हो बोला.
आवाज येतोय काय माझा?
हो येतय ना.
काय करालाय?
काही नाही आरामच चालूये.
पावसाचं तिकडं वातावरण कसं काय?
हो पाऊस पडतोय दोन तीन दिवसापासून,.
तिकडं महापुर आलेला काय कधी?
अं आता गेल्या वर्षी च आला होता नदीला पूर भरपूर,, महापूर नाहीयेत हीकडं जास्त,
हा हा हा हा.
नदीला पाणी येतं निसतं भरपूर.
हां. तुमच्या गावात पाणी येत नाही.?
नाही का?
च्या वगैरे झाला की नाही?
हो करायचा झाला टाइम आता चहाचा
जेवणामध्ये तुमच्या इकडं जास्त त जास्त काय व्हेज नॉनव्हेज काय असतय?
अ नाही, आम्ही ते काहीच खात नाही नॉनव्हेज खात नाही आम्ही,
हा.
हो.
म्हणजे तुमच्या इकडच्या साईड ला नॉनव्हेज नसतयच काय?
नाही नाही असतं,, पण आम्ही नाही खात
हा हा हा.
आम्ही जैन शिंपी ना
हा हा हा हा. तुम्ही खात नाही, म्हणजे तिकडच्या भागात आहे म्हणजे नॉनव्हेजची दुकानं वगैरे
हो आहे ना भरपूर आहेत दुकानं, कि इथं गावा पण खाता बर दुसरे जणं भरपूर
हां.
हो.
एकेक गावामध्ये कसं, दुकान वगैरे नस म्हणजे खात नाहीत त्यामध्ये दुकानच नसत्यात नाही.
नाही नाही आहे इथं, दुकान वगैरे नाही पण खेड गाव आहे नं दुसरीकडं आणखीन एक
हा हा हा.
तिथून घेऊन येतान मग
पण असं शहर सिटी लेव्हलमध्ये आहे कि असं खेडेगावात हाय?
नाही खेडेगावातच आहे मिडियम मध्ये
शहर आणि मार्केट बाजार सांगवीपर्यंत आहे मग, दुसऱ्या गावी जावं लागतं.
हा हा हा हा.
मला काय आवडतय जास्त जेवणामध्ये?
जेवणामध्ये मला गोड पदार्थ खूप आवडत.
बनवा काय बनवायला आवडतय काय बनवताना तुम्हाला इंटरेस्ट येतोय जास्त
बनवायला मला म्हणजे स्वयंपाक खूप आवडतो सगळं करायला सगळंच आवडतं करायला.
हा हा हा.
स्वयंपाक मध्ये जास्त आवडतं करायला काही पण
मी एकटीनेच स्वयंपाक बनवताय सगळा
हो एकटीनेच बनवते.
तुम्हाला काय आवडतंय इकडं तिकडं
कुठं
बर, तुम्ही ड्रेस वेअर करताय कि साडी?
हो, ड्रेस पण आणि साडी पण दोन्ही पण
हम्म.
दोन्ही पण युज केलय अजून
हम्म जास्तीत जास्त तिकडन ड्रेस साडी असेल.
नाही, साडीच ये इकडं जास्त
हम्म
ग्रामीण भाग आला ना इकड जास्त
हा
हॅलो
हा बोला की
हा, म्हटलं ग्रामीण भाग आला ना इकड जास्त तर साडीच घालतात जास्त
हा हा हा. हेच म्हटलं म्हणजे एक एक खेडेगावांमध्ये आता कसं आता काय सगळं अपडेट झालंय त्यामुंळ ड्रेस वगैरे चालत्यात.
हो घालता बरं आता आम्ही पण घालतो घरी
हा
बाहेर जायचं असलं तेव्हा पण घालतो.
हा तेच की आता सगळीकडे असं खेड बिड काय नाही, आता सगळीकडे खेडे गावात पण मुली घालत्यातच ड्रेस म आणखी काय मिस्टर काय काम करत्यात तुमचे
अ टेलर काम करता.
किती अ किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला
माझ्या लग्नाला आता अठरा वर्ष होऊन गेली पूर्ण कंप्लीट हो.
तुमच्या एखादा सण कोटा कुठला मोठ्यान असतोय.
अ हेच दिवाळी दिवाळी पण मोठी असती. एक आनखीन नरसोबाची जयंती म्हणून असती यात्रा
हा हा, तुमची यात्रा म्हणजे यात्रा कोणत्या महिन्यात असते तुमची
अ मार्च एप्रि मार्च एप्रिलमध्ये असती
ही कुठली यात्रा असते तुमच्या गावची?
अ नरसोबाचं मंदिर आहे बघा.
हा.
होय खूप मोठी यात्रा असती
गणपती वगैरे तिकडं बसत नाहीत काय?
हो बसवत ना गणपती पण बसवतात.
तुमच्या घरात पण?
हो घरात पण बसवतान.
ते दुर्गा माता वगैरे असतात त्या
अ नाही त्या नाही बसत फक्त
गौरी पूजन
मग गौरीपूजन असतय
हो ते नाही बसवत फक्त म्हणजे आमच्या घरात नाही बसत फक्त
गणपती बसवतो फक्त.
दसऱ्यामध्ये ते अ दुर्गा माता वगैरे असतात त्या पण असतात काय तुमच्या इथे गल्लीत?
हो गावामध्ये बसत्यात तिथं नवरात्रामध्ये
हा नऊ रात्री
हा.
हे तर सगळं मग हाय तिथ म्हणजे इथल्यासारखंच तिथं आहे सगळं
हो हो.
काय काय बोलताय? काय बोलायचं काय लवकर कळत नाही.
हो ना काहीच कळत नाही काय बोलाव म्हणून
आसं आसं भरपूर गप्पा मारतो, आपण तसं नाही मारलं जात.
होय असा आपल्याला वेळ गेलेलापण कळत नाही गप्पामध्ये
हो ना आणि याच्यामध्ये वेळ जात नाही लवकर
आणि काय बोलायचं ते पण कळत नाही.
हो ना.
ओळखीच कोणतरी असलं की मग काय दोन तास चार तास गेलेलं पण कळत नाही.
हा.
दिवस गेलेला कळत नाही आणखी आणि बोलू वाटते आणि बोलु वाटते.
हो आईसोबत, बहिणीसोबत बोलायच्या टाईमाला वेळच कळत नाही आपल्याला
होय. ह्यामध्ये काय लवकर कळत नाही काय बोलायचं नेमकं अ कळत नाय.
हो.
नाही सगळ्यांनी आता बहीण म्हणूनच बोलत राहिलं तर काही नाही त्याच्यामध्ये पण मग ते कसे नवीन नवीन भीती वाटते ना.
होय नेमकं काय बोलायचं ते कळत नाही बाकी
हो
आपल्या घरातल्यांसोबत लय काय काय आठवते ह्या ह्यामध्ये बोलायला आठवत नाही. फोन ठेवला की आठवते की हे बोललं असं ते बोललं असं बरं झालं असं असं वाटतं.
हम्म.
नाश्ता सकाळचा तुमच्यात नाश्ता करताय की डायरेक्ट जेवणच असते.
नाही नाश्ता वगैरे नाही करत सकाळीच नऊ वाजेपर्यंत जेवण करून घेतो.
म्हणजे तुम्ही नऊला जेवताय डायरेक्ट.
हो डायरेक्ट नव्हला नाश्ता वगैरे नाही करत कारण की डबे दिले जात ना. मुलांचे
हो का?
मग त्यांच्यामुळे लवकर आवरून जातं स्वंयपाक वगैरे सकाळी
जेवतोय कितीला तुम्ही!
सकाळी दहा वाजेपर्यंत जाऊन घेते समजा.
मग भूक लागत नाही दुपारनं.
अ नाही लागत दुपारी भूक म्हग नंतर चार वाजता चहा केल्या जातो चहा घेतला जातो.
हा लवकर जेवलं की कसं दुपारनं भूक लागते नाही.
अ संध्याकाळी लवकर जवतोन मग आम्ही.
हा रात्रीच झोप लागत्या.
हो लागती कारण की संध्याकाळी आम्ही सात साडेसात वाजेपर्यंत जेवन न करून घेतो.
होय.
हो
लय लवकर तुम्ही जेवणाला घालत आशीला मग.
हो
हम्म. म्हणजे एकेकांना सवय असत्या लवकर.
हो लवकर जेवल मग ते मला ॲसिडिटीचा त्रास आहे ना भरपूर.
हा हा हा
मग त्याच्यामुळ मग त्याला जास्त उपाशी जर कधी राहिलं जास्त वेळ त्यानी आणखीन त्रास होतो. तो
तुला त्रास आहे.
ऍसिडिटी.
हा हा हा वेगले आमच्या इकड सगळी दुपारी दोन दोन तरी वाजतात आम्हाला जेवायला दुपारचं सकाळचं
हो का! बापरे! मग नाश्ता नाश्ता करत असल तुम्ही.
नाही. नाश्ता न करता आमच्यात तर दोन वाजत्यात.
ईतका वेळ.
होय पोरगी मुळ.
हो .
कामाला कामाचे टायमिंग म्हणजे ड्युटीनुसार असते कधी कधी दहा वाजता. कधी कधी अकरा वाजता, कधी कधी बारा वाजता अशा ड्युट्या असतात.
हा.
त्यामुळे ड्युटी नुसार असते, त्यामुंळे कणी मग त्यानुसार सगळं जेवण करायला लागतय. ते गरम गरम डबा बांधून द्यायला लागतोय.
हा, मग आमचे सकाळी मिस्टर जातात ना सकाळी साडे आठ वाजेपर्यंत जातात ते. तर मग त्यांचा डबा दिला जातो, मुलं जाता शाळेमध्ये त्यांचा डबा दिला जातो, नंतर मी एकटीच असते घरात.
हम्म.
मंग मी ऐकटी जेवून घेते, मग नऊ, दहा वाजेपर्यंत धुण वगैरे धुऊन.
हा, मग तेच हिला घेऊन आवरायच म्हणजे लय वेळ जातोय. ते नऊ
हो, नाही बाळ असतं लहान तर, त्यावेेळेस उशीरच होतो मग.
हिला घ्याय लागतय आवरताना.
हो, बाकीच कोण नाही का?
नाही, सासूबाई पण जात्यात ओ कामाला.
हो का? ठीक आहे. झाले आपले दहा मिनिट आता.